हा बोला.
आं, काही नाही ओ ब्लाऊज टाकायला यायचं होतं तुमच्याकडे.
हो का, या ना मग.
उम काय शिलाई घेता तुम्ही?
नुसत ब्लाउज राहीलं तशीच शिलाई.
हां पण मग साध्या ब्लाउजची किती अस्तरच्या ब्लाउजची किती डिझाईनची किती
अस्तर च्या ब्लाउजचे दीडशे रुपये
हा
अ लांब बाही जर घेतली तर दोनशे, एकशे ऐंशी असं.
हा का तेच म्हटलं डिझाईनचे किती?
दीडशे रुपये, दीडशे, दीडशे डिझाईन, डिझाईनचे का दोनशे अडीचशे दोनशे, अडीचशे जशी डिझाईन जशी ब्लाउज ना हो
हा हां आणि साध्या ब्लाऊजचे
सध्या ब्लाऊज चे म्हणजे कसं साधं
अस्तर बीना अस्तरचं
बिना अस्तर चे का? ते काही नाही ऐंशीे रुपये घेते.
हा का हम् अहो तेच म्हटलं आयब्रो करायला बि यायचं होत.
हो, हो येऊन जावा मग हम्
काय चाललं माझं?
काय नाही बघ ते मग ब्लाऊज शिवला होता.
हा, हां आता ब्लाउजांच जोरात चालू असेल ना लग्न असल्या लग्न काय आहे सगळे असल्यामुळे शेजारीच म्हणा.
सगळं चालू आहे, ब्लाउज पण चालू आहे, सगळं चालू आहे.
हा ना फेशियल करायचंय हो माहा दिदीला यायचंय तुमच्याकडं
हा येऊन जा ना मग केव्हा येणार आहे.
तुम्ही सांगा आता केव्हा यायचं ते
अ मला काय नाही मी केव्हा पण मोकळीच आहे. फक्त कॉल करून या ताई यायच्या वेळेस हां
करून देईल मी तुला मग त्या दिवशी फ्री राशील का मगं
हो, हो
हा तेच न पेमेंट इशू आला ना घरच्या घरी तेच ना काय चाललं अजून मग?
काय नाही बरं आहेत तेच चालू आहे आता ब्लाउज शिवून म्हटलं सट इथं बाजार आहे आमच्या इथला बाजाराला जा येते म आता ते पापड व हो नागली वगैरे आणायची हे पापडे करायचे ना मग आता
हा, हा झाले नाही अजून पापड?
नाही आमचं का नाही ते माझ्या आजसासरे वारले होते ना. मग पाडवा होण्या म्हणजे होण्या होपर्यंत करत नाही ना मग
ह हा हा ह बरोबर आहे पाडव्या पाासून बरोबर आहे हां
हा त्याच्यामुळे
हं दिसतंय
चायनीज लागली आज आमची आणायचे काही बटाटे आणायचे.
हम्म हम् हम्
असाच
मला फक्त चकल्या करायच्या बाई वडे करायचे उद्याला थोडेसे वडे करून टाकू उद्याला काय
आम्हाला वडे करायचे आल्या पोरांना आवडंत आम्हाला नाही आवडत कोणाला डब्याला पोरांना.
हा ना नवीन नवीन छान लागता ग ते.
लय त्यांना आवडतं. त्यांना रोज का असेना मग.
हा का कोरडे छान लागतात ती भाजी.
हम्म ती मिरची टाकून नाही हिरवी मिर्ची हम्म, तसा आवडते त्यांना. चटणी टाकून क एवढे चासयं लागत ते.
हा हिरवी मिरची आणि थोडी तिखट भाजी मिरची तेव छान लागत माग.
हम्म असं.
लसूण हिरवी मिरची. हा हा. लाल का हिरवे आहे.
हिरवे.
हम्म हा का.
डायरेक्ट पळुन जातो डायपोटला.
हम्म हा काय याव लागेल बाई म थोडी मिरची घ्यायला.
तुम्ही जा, मग तुम्ही येत नाही.
अच्छ अचा.
तुम्हाला बोलून बोलून थकली मी.
नाही नाही येऊन आता. इच पिशीयल करायचंय ग पाहुणे येणार आहेत ना बघायला.
हा.
हम्म.
तुमच्या मुलीला बोवलं गेलं तुम्हाला बलावलं गेलं.
हम्म, येऊ येऊ शंभर टक्के, येऊ.
हम्म
हम्म. काय नाही बाई तेच म्हटलं हिला विचारून बघू ब्लाउज टाकायची होती हिचेवाले. माझ्या दिदीचे डिझाईनचे ब्लाउज शिवायचे तिला.
हा हा.
अम दोन साड्या घेतल्या कॉटनच्या. त्याच्यावरती शीवायचे होते. ते लिलन कॉटनच्या साड्या न का ते यांनी घेतल्या पा कल्यारी ताईन नाही ती ब्लॅक आणि रेड कलर मध्ये.
हा.
ह तश्या घ्यायच्या होत्या ग अ ब्राह्मण गाऊन घेतल्या वाटत. त्यांनी हा. साडेपाचशे ला घेतली हो. ह साडेपाचशे ला घेतली त्यांनी, तशा साड्या आपल्याला विकायला खूप चालती अगं, किंमत पण कमी आणि ह
साड्या, साड्या भराची मी गावात आहात आमच्या इथं गावात दुकानत माझं साड्या बऱाची माझी वीस हजार रुपये उद्यारी आटकून गेली.
हा बरोबर बाई त्याच्यामुळे मी पण हे ठरत नाही हो.
उदारी कारण त्यां बाया कशा गोड बोलून घेउन जातात आणि द्याच्या वळी बायांना मग तेेरी मेरी येऊन जातो मग.
खरी गोष्ट आहेत. मी पण करून बघितला होत तो व्यवसाय नाही ग रोख राहिला तर द्यायचं. आणि असं नाही हे पाय सगळ्या प्रकार. कारणे आणायच्या आता जे ट्रेनमध्ये चालू आहेत ना आता राहिली खूप ट्रेन मध्ये चालू आहे ते आणायच्या जास्त नाही आणायच्या दहा साड्या आणायच्या फक्त.
अ जग जात काय ना आ.
तर त्या विकल्या कामा परत दहा आणायच्या
आदिवासी आदिवासी लोक कशा असतात माहिती आहे ना ते त्यांना तमतमतम जम मला लागतं
हा हा हा नाही आपल्या अभियानात म्हणजे तस मीटिंगला वगैरे आले ना ते दाखवायचे आता प्रतिभा ताईन ते आणि का व करत तसं थोडस भरतात ते आणि विकून आणि लगे मोकळ्या होतात तसं करायचं दहा साड्या भरायच्या जास्त नाही भरायच्या
पर ते तिल्या प्रतिभाताईंनी साड्या आणल्या होत्या घरी दोन साड्या फाडून घेतलं त्यांनी नप थोडा ते जातो ना त्याचा मग ते काय फायदा मग बरोबर आहे की नाही
म नाही तसं नाही करायचं अ पहिले त्या दहा विकायच्या वाटल्यास तर नंतर काढायच्या आपण एक पहिले त्या दहा विकायच्या नंतर एक काढायचे म्हणजे मग आपल्याला कमीत कमी ती साडे तरी सुट्टते असं होत त स
हंहं
म्हटलं मी मला पण चालू होता ग विचार पण मग ना ग उधार उधार चालतं ग्रामीण भागामध्ये जास्त
ह
त्याच्यामुळे ते इच्छा नि होत भरायची
माझं तर डोकं मी ब्लाउज पीस भरले होते कटलरी भरली होती साड्या भरल्या होत्या
हा हा
अ परत गावाातच नाही माझ्या दिवशी भाजीपाला घेऊन घ्यायची आमच्या घरता भाजीपाला त्यामुळे मिरची चवळी टमाटे राहायची नाही हे पण विकायचं
हा हा
मला कॉल आला मला कॉल येतोय हे
हो
हॅलो
हा
म्हटलं मला कॉल येते म्हटलं कॉल
कॉल येतोयसं
हा
चालेल चालेल
उचलू का मग
हो हो हा हा का क ना नि त आ खूप पैसा मला माहि ये ये मी ये. हं ह ह तेेता का हं असं ते तूं घेतलायस का? हात. हो. बाळा जाव टाक मला कायच लाण आम्हाला का पण का का असं बरो हम्म.
हॅलो. हॅलो.
हॅलो,, हा बोला ना ताई.
हा बोला तई